ते कटव, हा होय झाला कटवायल पाहिजे
आत्ता मगाशी?
हा दोन वेळा झाला तस तुम्ही केल्यावर.
मी कट केलेला, तुम्ही उचलना म्हणून.
हम्.
झाले कामं?
चालू आहे. त्यांच नंतर मी
अ इचलकरंजी मधून.
ईथं कुठं? मी पण इचलकरंजीत.
अ जवाहरनगरमध्ये डेक्कनच्या सिग्नल जवळ.
हा हा, अ मी तर नवीन शिवाजीनगर पोलीस स्टेशन
नवीन शिवाजीनगर काय? पोलीस स्टेशन हा हा तिकड आहे.
तुम्ही कस जॉईन झाला कार्यामध्ये?
अ मी, मैत्रिणीनच दिलेली नंबर.
हम्म हम्म.
आणि आधी ते जॉश स्टॉकच करत होतो. ते काम बंद झालं म्हण. जोश स्टॉक ते पण ऍपच आहे. त्यामध्ये पण असते काम असते त्याच्यात ऑडिओ रेकॉर्डिंग येत. ते मग टाईप करायचं आणि पाठवायचं.
तर मग, त्याच्यामध्ये किती पेमेंट देत होतीत?
आ?
पेमेंट भेटत होत त्याच्यामध्ये?
हा ते पण पेमेंट चेक करून मिळते कि तरी दिवसाच तरी शंभर पड ते की तो. आपल्या करण्यावर आहे ना ते.
हम्म. मग बाळ काय झोपलं?
नाही, आणखी. खेळाय लागल्या.
हा, हा तुमचे किती टास्क झालेत?
आता हा विसावा अजून दहा कॉल.
वीसवा माझा एकोणीस.
एकोणीस काय? हा, हा. आता तुम्ही केला काय? हा आता तुम्ही केला बरोबर आहे, अजून अजून एकोणीस, परत करना वीस.
मग आता तुम्ही कॉल केला की तुमचे वीस कमप्लीट होतात.
हा असं. ते टास्क लय अवघड हे बोलायचं. कसं ओळख, अनोळखी तेन असतात नाही त्यामुळं. एक-एक बोलतात ते आता दोघीजण बोलल्या माझ्यासोबत. अ म्हणजे त्यानी कॉल अस चालूच ठेवला बोल- बोललेच नाहीत त्यांनी. ते पैसे तर मिळत नाहीत ना त्याचे, काम असं सगळेच करायल्यात म्हटलं मला.
असं कसं होईल त्यांचा रिजेक्टच होणार आहे मग ते बोल नाहीत. त्यानी वॉइस चेक करणार आहेत जर चेक मध्ये जर का त्यांना, हा.
हम्.
आपलं वॉइसच गेला नाही तर त्यांनी कस कॉल घेतील.
हो बरोबर आहे.
मग तुमचं शिक्षण काय झालंय काय?
माझं झालं की बी कॉम झालाय.
हम्म हम् मग जॉब काही आधी करत होता?
होय करत होतो लग्नाआधी करत होतो.
काय जॉब करत होता?
जॉब होत की डी मार्टच्या समोरच होता.
हा-हा.
न्युक्लियस ग्राफिक्स म्हणुन आहे तिथं बघा बिलिंग साठी.
हम- हम.
तुम्ही?
माझं आता बी सी ए झालंय मी आता एम सी ए करणार आहे.
हम् -हम्.
आता कॉलेज? नाही-नाही.
हम् -हम् कुठाय कॉलेजला मग?
ए एससीला होते आता तिथे बी सी ए कम्प्लीट झालंय आता एम सी ए करणार, आता कॅपराऊंड वरती बघु की कोणतं कॉलेज भेटतय.
हा -हा आर्टमध्ये काय?
अ?
आर्ट ना साईड.
आर्ट्स नाही हो. य बी सी ए, आय टी कॉम्प्युटर आय टी, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग
म ते ए च कॉलेजला होतं का?
होय होय.
हा हा
किती चारच मिनटं झाले.
म तुम्ही आता फक्त हे कार्याचच कामं करता बाकी काय नाय घरीच असत्या.
हा घरीच असते.
आता नऊ महिने झाले न बारा नऊ महिन्याचय मोठीे एक हाय
हूं हूं हू जेवण तेन झालं.
हो चालूय. ए पाडलीस म काय इथं काय काय खा म्हणजे आवडत काय इथं
म्हणजे
खाण्या बदल म्हणजे बाहेरच काय खाताय जास्त
बाहेरच मी जास्त कायय नाही खात वडाच खाल्ला तर बाकीच चायनीज वगैरे असलं काय खात नाय. मला पसतच नाय ते घरचच जेवण
हा हा
मुली खात असतात बाहेरच मागणं पोटात दुखलं हे झालं ते झालं फिरयड्स येत नाहीत.
हो.
मागण सर्वायकल प्रॉब्लेम चालू होत्यात.
चालू बरोबर हाय ते
हू मग फायब्रॉइड व्हायल चालू होत्या मग ते फायब्रॉइड साठून साठून कॅन्सर होतय.
कॅन्सल
तीस वय होऊपर्यंत पिशवी काढत्यात सपलं
खपलं होय बरोबर आय. घर घरीच बनवून खाताय काय जास्त
होय घरचं जेवण खातो आम्ही जास्त बनवायला आवडतेनं असं नाही फेवरेट डिश तेवढी आवडते बनवायला.
हा
तस काय नाय आता बनवालंय ते पण मम्मी आता गावाला गेल्या म्हणून आता बनवलंय. नाय त रोज नाय करत.
हम् हम् थँक्यू हे घे
हॅलो
हां बोला की,
मला वाटलं आवाज कट झाला.
नाय नाय बोला की, काय बोलायचं सुचत नाही ना
त्या आलशना होत्या त्या बोलत होत्या भरपूर
त्यांच्या जॉबबद्दल माझ्याबद्दल पण सगळ विचारत होत्या.
हा हा कुठल
त्यांचे टास्क कंप्लीट झाले ना पुण्याच्याच की त्यात ज्यांनी तुम चा नंबर मला दिलेला तुम्हाला ज्यांनी हा
मला कसं मुली मुळ नाही ते जमत नाही ना संध्याकाळीचं नाय तर सकाळी जरा जमतंय ते खेळालीत करत नाय त्यामुळं काय बोलायलाचं जमत नाय असं - आता त्यांचा आणं माझा हे दोन वेळाचं झाला, परत काय त्यांना पण त्यांचा पण मला लागेना कॉल आणि माझा पण त्यांना जाईना, म्हणून त्या म्हंटल्या राहू दे उगचं ते वेस्ट- स्ट जाणार कॉल म्हंटल तुम्हाला एक नंबर देऊ का म्हंटल्या, म तुमचा दिला तीनी-
हं हं तेच त्यांनी तुम्ही मेसेज केल्यानंतर बोलला ना, तुम्ही ग्रुपवरती नाही म्हणून म्हणून त्यांना म्हटलं तुम्हीच सांगा, नंबर दिलाय म्हणून
हा हा तेच की हा ते ग्रुप आणि ग्रुप ये काय म
हा
हां हां हो हां-
म त्या अर्चना आहेत ना, त्या दोन्ही ग्रुपला जॉईन आहेत.
हां हा हा
च्या पण ग्रुपला येत आणि तुमच्या पण ग्रुपला येत -
हां हां-
म त्यांनी नंबर दिलेला म्हणजे माझ्या ओळखीचं कोण नाहीये ना, त्यांना कॉल करायला मग ज्यांना गरज हाय कॉलची त्यांची नंबर मला द्यायला लागल्यात त्या
द्यायला हां बरोबर हाय. -
कोण असं फोन उचलून बोलत पण नाय ना
नाय बोलत मी -
आता घरात बसून असंच टाइमपास करण्यापेक्षा कोण पैसे द्यायले घरात बसून. - घरात काम करत करत बोलल तर काय प्रॉब्लेम ये त्यांना-
हो.
थोडी तुमचं काम सोडून बोलतचं बसा, असं कुठं सांगितलंय त्यांनी
बरोबर ये तेच म माझी पण एक फ्रेंड म्हंटली आता बोललं नाय तर ते रेकॉर्ड होणार नाही, उगचं तुझं वेस्ट जाणार आणि तुला पेमेंट पण भेटणार नाय आणि पुढच टास्क पण मिळणार नाय म्हंटली, बोलायचं म्हंटली म
बोलायला तर लागणार, त्यांच रेकॉर्डिंग तिथं गेल च नाय तर कसं
हो काय तुम्हाला आवड तेनं काय असं? काय बोलला?
या साईडचे कोण फ्रेंड नाहीत काय कॉलेजमधे थोड्या?
आहेत त्यांच्या थोड्यांच्या टास्क कंप्लीट झाल्यात आणि त्यांना त्यांच्या-त्यांच्या फ्रेंड सर्कल मधले कॉल्स आहेत ना.
हां
मग त्यांनी त्यांच्या-त्यांच्या फ्रेंडचं घेणार.
आमचा ग्रुपमधल्या कोण जॉईन नाही आहेत.
म्हणजे आम्ही फ्रेंड्स होतो ना, त्यांच्यातली मी एकटीचं जॉईन आहे कार्याला.
हम्.
घरी कोण-कोण असतय तुम्ही?
घरी ती मम्मी, पप्पा, बहीण. डिलिव्हरी ला आले नाही बहिणीची डिलेव्हरी झाल्या.
हा हा.
तिचा. मोठी मुलगी गाव मी माहेर आहे माझं हे.
हा म्हणजे तुम्ही आता प्रेग्नेंट आहे होय?
नाही मी नाही माझ्या नंतर बहिणीची डिलिव्हरी झाली नाही. मला झालं आता नऊ महिने, नऊ महिने. हम्म, माझ्या नंतर मग बहिणीच्या आता झाल्या.
हम् हम्.
त्यासाठी मग थांबले.
मला वाटलं तुम्ही
नाही नाही.
चालतय मग तुम्ही कॉल करताय कि मग नंतर करताय?
हा करतो की चालय माझं काम.
हा हा चालेल, हा.
थांबा करतो.